बोलं
अरे फोन बोलां चालूं आहे की फोन बोलं की
अरे आंता परंत गेलांय रे कडं चालतं देवं त्यांचा नेट बंद केलां यांनी अरे ते मं जळं हॅलो
पूर्वज हां कि बरं हां बोलं की
कुठं आहेसं
हांय कामांवर आहे
बरं बरं
बरंबरं नवं जरां चहा ची टाइमिंग झालेली मंग जरां चहा पिवा म्हणलो
चहा पिलां
चहा पिलां होयं मित्रांन बिस्किट आणलेली क्रॅकझेकची ती जरां खांल्ली
आणि आपल्या हं
हांचा सांडलाय बरोबर इथं
अचं
हॅलो
खुशांल कुठे आहे बोदरी उद्यां जायचं कायं मंग कुठे
मी जांव्या म्हणाले यावं तेवढंच कुठं तरी लाईट वेटं कांढया
उद्यां उद्यां ब्रोला पणं विचारां वालागेल पाहिजे ब्रोईल होतं
ब्रो पणं येईलोय संख्या आहे कां सुट्टी आहे कां संख्याला
नाहीं रे नको आंता त डिग्री लां आंला आंतायाचं कॉलेज आहे
उद्यां आंज गेले पणं उद्यां आहे कायं कायं माहिती
बघां ये पाहिजे विचारां येईल सोडते त्यांला सांगितलं
खरं आपलं पाहिणार असं सांगे नां उगचं कॉलेज बडवूंन यां यलां नको
डायरेक्ट सांगाय नाहीं त्यांला म्हणायचं उद्यां कॉलेज आहे कां नाहीं-
हम्मं तसं विचारलं की संध्या कांहीं ब्राझील ची मॅच किती लां आंज दीड लां आहे कायं
आंज ब्राजलची मॅच आहे
अरे वयं नॉर्वेन ब्राझील
मारते रे ब्राझील ब्राझील मारते आंता दिड लां जायचं चडं रमडप भेटीयां क्वाार्टर फायनांर हांय त्यां
सगळ्यां रात्री दीड लां आहेतं
आं म काॅपरो नां हां आंता दिडलांच आहे नाहीं रे काॅक्व्टर फायंनल कशी असेलं हॅलो काॅटर फॅन इकडे आं इकडं हां व्हयं काॅक्व्टर फायंनल
मं ते सांगलोय काॅर्टर फायंनल सेमी फायंनल फायंनल नायी नायी क्वाटर फानल पुढच्या पुढाच्या
अरे कतेच म्हणाले काॅर्टर फायनल कुणा पडते माहीती हाय इंग्लंड बरोबर पडतया ब्रा ब्राझील आणि इंग्लं इंग्लंड आज मारली क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल मीच हा नॉर्वे बरोबर आणि इकडनं
सेमी फायनल कोण म्हणलास ब्राझील बरोबर अरे ब्राझीलील आणि अह अर्जेंटीना आणि हे येनार हुती नव रोनाल्डोची टीम
नाही नाही एका एका गटात आलीत ती दोघ वेगळ्या वेगळ्या गटात गेलेत
वेगवेेगळ्या गेलीत होय मला वाटलं अ ते एकत्र येणार जरा गड बघ व्यवस्थित
हॅलो
हा
वेगवेगळ्या गटात गेलीत म्हणजे ते एक मॅच त्यांनी जिंकले असते तर मग मेस्सेच्या घडात तिने ड्रॉ केली नाही त कोलंबिया बरोबर
हा हा
काल बघाय गेलो हा फांस मारदा जकली की
होय आवाज बसलाय आता फ्रान्सची कुणा बरोबर आहे
को को र ज्या हकीमी
हकी मी मरको मर कोण मोरोको नी मॅच जिंकली
मग मेझरलँडला मारली एला ह नेदरलडला मारली न होय नेझडंल वाळु
आणि आता ज्या टीम आल्यात त्या सगळ्या चांगल्या आल्यात वर
सगळ्यात टॉप आहेत बावा पण ती घाण लावड टीम त पॅरग बरं झालं बाहेर गेली त्याचां बॅन करायला पाहिजे बा आपला देश भारी खेळला असता त्याच्यापेक्षा आ लयी भारी खेळा असतता
खेळणारण ती
अरे काय एक टक्का बी पायात बोल नाही रे त्यांचा एक टक्का
का अरे फ्रान्स टीम का हलकी्या आहे. सगळे कसले आहे डीप पेस चांगले आहेत खर च परत पण आहे ते मॅरेट च पण मॅरेगेट पण डिपें्स आहे त्यांच्याकडं
मॅड्रिस च
ते क्वाळ कोण आहे. की डिफेन्स कोण तर आहे की
ते ये कोणाट काय माहित आता मॅ डिफें हा कोुंडी हे जाय रे वारसा जाय
बारसं जाय परत ती तिघं पण आहेत चांगली. डेेंबेले एंबा प्याने पण आहे किथ फुडत चांगला ते पाच बारीे ला होत ते बघ नाव माहित नाही मला एवढं मग चांगली, चांगली घेतल्यावर
अरे त्यांना मारणार एकच नियम आहे कुठली माहिती काय?
कुठली? वल्हास म्हणत
अरे बंचवरर कसले आहेत माहि तिथ डुळे बी आहेत थुरम थुरम
माहितेय की,
तेजी पोरं दोन.
ग्रिजमनने रिटायरमेंट घेतली. का ग्रिजमानला-
होय, ग्रिजमानन!
तेच म्हणलं, दिसना का, झालाय खेळ त्याला- अरे! पोगबाला घेतलाय म्हणून कळालं मला पोगबाचं काय झालं?
नाही रे, पोगबाला घेतला
कळलेलं मला ह्या वेळेला घेणार आहेत. म्हणून त्याला.
नाही नाही, कांटेला घेतलाय बघ!
कांटेला!
हं, कांटे पण बँचीवरच आहे. पण खेळते भारी भावा.
खेळतंय भारी सोड ते
बा काल बघायला पाहिजे. एम बा पी ला एवढी म्हणजे अशी लय चिडवालेत रे, त्यांचे प्लेर मारावी. आणि एम बा पी हसालतेच नुसतं. म्हणजे त्यांची, हा बघीतल अरे, म्हणजे त्यांचं म्हण भांडण होयला पाहिजे मारलीत त्याला बघितलं.
काय बघा नाय, मॅचचं बघायला नाहीत.
गोल मारून आवाज बंद केला त्या पण बघ की, खुळ्या एवढं चांगलं आहे. पण टीम काय हेच्या आयला
काय नाव चांगलंय? कुणाचं नाव चांगलंय?
त्या टीमच! हा मग
काय नाव हायवय ती वेगळच वाटतंय. ती रोग झाल्यागत वाटतय ती. आज हाय जरा बघ की, मॅच, हा..
बोलं
आज आहे का नाही मॅच? कोणाची.
आज मॅच तू म्हणलास की नाही. ब्रा ब्राझीलची आहे म्हणून.
ती हाय खर कितीला आहे. ते विचारलो ले रे?
हा, आहे आहे. जेवाय काय होत आज घरात?
कोणाच्या? आमच्या मी घरातच गेलो नाही. जेवायला कामाव वडापाव आणलेल वडापाव खाल्लं भूकच मेली.
हम्, ते खाल्ल्यावर मरतेच रे, भूक जेवायचं रे जरा.
मग एका मित्रान जरा काजूशेक आणलेला. तो जरा पिला. पोट भरलं. बास झालं.
एवढी पप्पा काळजी घेतात. तिजी जरा लक्षात द्यायचं.
बोललास! मोठं बोललास! तेच की, मोठं बोललाच ते बोलायच ते! हा,
काय नाही बोल,
काय बोलू आता, तू काय मालास माझ्या बरोबर दहा वेळा बोलाय तरी पण आता झ
अरे
थांब, एक मिनिटं, सात मिनिटं झाल्यात. तीन मिनिटं बोल.
तू बोल
आता काय बोलायचं उद आता काय उद्याचं काय प्लॅनिंग आहे मग,
सारखे तिकडे झाला उद्यावर झाला.
होय उद्या आता काय पर्याय नाही तिथंच जायला पाहिजे बरं राधाान गरीील ला काय?
चल ग जाऊया
जाव्याच असलं तर लवकर सांगावा म्हणजे लवकर जाव्या ले पण वेळ नको, आणि पाऊस असल्यावर काही इच्छा होत नाही रे जायची. मी म्हणाले इथलं जसं अर्ध्या तासाचं ठिकाण काढाय कुठेतरी जाव्यात तेवढंच,
अर्धा तासाच ठिकाण मग आता कुठे आहे रिथे धबधबा नाही आपले जरी बघा कोल्हापुयात.
काय करायचं माहिती काय दोघांना खाली बसवायचं आणि वरण दोघांनी बारड्या वतायच्या.
हा मग तेच करा म्हणाले.
आणि नंतर ह्या दोघांनी बसायचा आणि दुसऱ्या दोघांनी भड्या होताच्या हम्म, चालते चालते, बघा माझी इच्छा आहे यावी मारायचे खरं फाडून ठेवतील माझी.
एवढं पण मारलेला आहे शिवय देऊन फोडलाय मला,
मग तेच की
पण यावेळी जर मारले तर व्हिडिओ व्हिडिओ काय नाही हवा करणार कोळायच काय मारतील धरून.
अशा अाईमला मी येते लक्षात व्हिडिओ कराला.
व्हिडीओ कर, स्टेटस बिटस काय लावणार नाव मी.
लावू नकं सी मी पाठत एक तुच्या पप्पांना,
घरात मारतील नाही म्हणणा मागच्या वेळचा आहे खोटं दाखवायला. ए एआई, ओ एआई,
काहीतरी झालंय वढे ठकलंय ना आता,
तसच करणार.
अरे काय कळत नाही खयवल्या ते खरोखरच.
ओरिजिनल असते रे एक एकदा म पण म्हण,
आणि खोट जरी असलं ते, आता कोण आहेस. हा तू अरे तू कबीर सिंग आहेच कबीर सिंग, कबीर सिंग न उडवली सगी दाडी
अरे ते जाऊ दे परत ह्यात वाटतय बघ ते प्रॅक्टिस बीच रजिस्ट्रेशन किती वेळा फुकडे गेले त्याच्यावर, जरा बी काही वाटत नाही त्या,
बर बर त आम्ही ल्याहायला फोन लावतो नाही तरहायचोड मित्र
को कोण आहे मित्र आपल्या इथलं.
वाश र
ते वय त्या आपले देत.
नाही अरे आता आम इथे लागणार आहे. डॉमिनोला लागणार आहे.
म्हणजे आत लागणार आहे काय, कशाला डिलिव्हरी लागालय तुन प आणि्ही सगळ मुलीच मारत राही मुलांना, का?
पिनारेक्टला एवड्या बारा बारा तास करते ती बार तेरा तास करते निस्ता. खुळ्या बारा हजार पगार पडतेय.
शाब्बास. बारा ल हा तासाला बारा हजार पगार घ्यायलास कुत्र्यागत काम करून.
अरे काम करत्याला बघितलास तेच्या ते ते आपलं ओव्हन बशी उभारतोय रे देव वाफ बीप येते माहिती न्हव?
माहिती आहे की मला.
ते तेलाचं.
माहित आहे रे मला. सगळं मी केलंय तिथ एक दिवस थांबून.
क्या? तू केलायस काय?
एक दिवस गेलतो मी हेवनला. परत गेलो नाही बाबा बास म्हणलं. सगळं पुसायचं बिसायच तिनीचं बाळ सगळं साफसफई तिनीच करायची आसतीय.
मोठ्ठं बोलू नकोस ठेव आता.
चालतंय चालतंय. ठेऊ काय? नाही ते ख सिरियसली सांगत होतो मी तुला. सगळ सगळ काही राखणार नाही. अरे तेच सांगालोय तुला. ते तर काम तिनं येऊ देत म्हणजे, सगळं स्वतःच करायचं. फक्त कस्टमरला सर्व्हिस काय द्यायची नाही. पण बनवून बिनऊन आपण द्यायच. परत ते साठल्यालं पाणी बिनी असतं की नाही? प्लेटा तेन सगळ्या आपणच काढायच्या सगळं आपणच करायचं. पुसाय बिसायंच पण कणी हाऊस किपिंग तेन नाहीत आपण स्वतःच पुसायच.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
तेच सांगालोय. तमी एक दिवस गेलो. बास म्हणल बाबा, रात्री बारापर्यंत होतो मी तिथं. मला अकरा टायमिंग सांगलेली बारा वाजलेल कळाय नव्हत.
डॉमिनोजला येणार असला की येकी नाईटला म्हणतो.
नाही बा. नाईटला काय करायचं?
दहा दहा ते बारा एक पर्यंत करायच.
मग काय?
डिलिव्हरीच की व्हय गाडी बिडी सगळ त्यांचं. हा. दहाला जरी निवांत जेऊन आलास अरे परवडात तुझं काय जात व्हय तेच्यात. आ?
जाईट असे नाही सोड. बरं चालतंय ठेवू काय रे? मला आत जायचं आहे बुधवारी. आ?
अरे तुला कसे पारू?
मला मी म्हणालोय त्यापेक्षा, आपलं काहीतरी काढूया निवांत. संध्याकाळचं. खरं आता पावसाळा चालू झालाय रे. तू हाय हा म्हणलास नुसता आणि बा आलास काय त्या दिवशी वर?
अरे मी तुला कितीदा विचारलय रे करूया म्हणून. आलास म्हणजे वेळच मिळाला नाही रे संध्याकाळी आता केलय.
तुला वेळ व्हु नव्हता तवा मला वेळ नव्हता. हॅलो उद्या य.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
उदया ये. उदया इथं काय नेटबीट नाही हाय बाळा ढीगभर. ब्रेक मिळतोय चांगला त्यामुळं. ये हॅलो. हे चल टायमिंग झालय आपली. ये चल ठेवतो जायाचं हाय. दीड तास तसं काय नसत गेली